हॅलो! तुमचा आवाज खूप खरखर येतोय असं क्लिअर नाही येत.
फॅन बंद करते. हा आता येत आहेत का?
हो आता व्यवस्थित येतोय.
हा हो, काल सकाळ पासून चालू इकडे पाऊस.
आमच्याकडे पण आज दिवसभर चालू होता आत्ता नाही सहा वाजेपासून.
ह, ह
हं हं तुमच्याकडे?
इकडे जास्त पण नाही, कमी पण नाही, पण थोडा- थोडा थोडं चालू आहे सतत दोन दिवस ह काल सकाळपासून.
जोराचा आज. पणहोता. पहाटेपासून
हम्म!
आमच्याकडे खूप खूप पाऊस असतो.
खूप असतो पाऊस म्हणजे पुन्हा मुंबई साईडला का?
नाही नाही इथे गंगापूर रोड,
हा हा हा.
हम्म.
आमच्याकडे पण इतका म्हणजे नको नको कंटाळा कंटाळा येतोये.
हो म तसच म आमच्याकडे पण चार महिनेत नको नको वाटतं ते पावसाची जास्त सुरुवात झाली तर खूप सुरुवात होते नाही तर पडतच नाही.
या वर्षी खूप लेट आला पाऊस पण मागच्या वर्षी मे महिन्यातच
हा मे महिन्यापासूनच सुरुवात होती पावसाची ह्या वर्षी एकदम जुलै एंडिंगलाच येवू रायला. जुलै एंडिंगच्या हम्म.
मागच्या वर्षी जुलैं एंड पर्यंत श्रावणातल्या सारखं झालं होतं.
हम्म हम्म आणि मागच्या वर्षी चार महिने नई माग तशी सहा महिने पाऊस होता.
हो दिवाळी झाली तरी होता डिसेंबरात पण पडला थोडासा
हम्म नाही ना बघा ना मे म मे मे चा उन्हाळा मागच्या वर्षी कुठे गेला तो गेला समजला सुद्धा नाही त्या पावसामधी
होना होना.
यावर्षी तस नाही यावर्षी उष्णता खूप होती आणि पाऊस पण कमी ये.
खूप खूप खूप इतका मला त्रास झाला नांदेडला गेले होते ना देगलूरला तर अंगावर अशी पुरळ पुरळ उठली इतकं म्हणजे गार सतत ताप आल्यासारखंच अंग.
हा मग तिथं खूप उष्णता टेम्परेचर असेल ना. अ हम्म नांदेडला तर तिकडं पाणी वगैरेच पण खूप हे असं पाणी पण नसतं जास्त आणि काहीच
एकदम म्हणजे दुष्काळीच भाग सगळा तो.
हम्म तिकडे सगळे जिवन त्यांचं पावसावरच अवलंबून असतं ना पाणी पाणी जेव्हा पडेल त्या वास्तुचं सगळं त्या भागामध्ये तिकडे
पिकं पण झाडं पण होती जास्त येेता जाता गाडीतून पाहिलं तर म्हणजे ओसाड असा उदास भाग वाटला मला सगळा.
भयानक.
म्हणजे म्हणजे झाडच नव्हती जास्त करून उघडं माळ रान असं होतं पाऊस नाही तर झाडं तरी कुठुन येणार.
हा मग झाडांना पण पाणी पाहिजे ना मग झाड पण तिकडे काय मास दुष्काळच एक प्रकारचा भाग असतो दुष्काळी भाग असतो.
भकास उदास म्हणजे कायतरीच वाटत होतं ते शेत तेन बघताना.
हम्म हम्म हम्म पण तिकडे मग तुम्ही काही कार्यक्रमा निमित्त गेला होतात का?
हा हा काय मीटिंग होती तिकडे तर एक शाळा तिकडची आहे त्या शाळेचं प्रोजेक्ट आम्हाला मिळाला आहे. तर आम्ही आमच्या तिकडं व्याख्याते पाठवून त्या मुलांच प्रबोधन करणार म्हणजे शाळेबाहेरचे विषय त्यांना शिकवणार.
हम्म हम्म.
स्किल्स वगैरे असे प्रशिक्षण देणार तुम्ही पटकन ते अकरावी बारावी पंधरावी पर्यंत न जाता दहावी नंतरच ते मुले पोटापाण्याला लागू शकतील यासाठी त्यांना छोटे छोटे कोर्स वगैरे माहिती द्यायची असं.
हो ना
हा तर ते आले मी त्यांना चार दिवस होतो चौथ्या दिवशी निघालो तिथून तीन रात्री होतो तिकडे
पण मग तरी असं वाटतं असेल नको नको वाटतं इथे असं
हो त्यांनी तीन तीन कुलर लावले होते ते पाणी टाकायचे असतात ना ते वाळ्याचे गपचे तरी पण भयंकर नको नको वाटायचे
या वर्षी आपल्या इकडे पण भरपूर उष्णता होती बघा ना
म्हणजे यावर्षी सगळीकडे जास्त उष्णतेचं प्रमाण होतं. आणि उन्हाळा खूप कडक होता या वर्षीचा लहान मुलांना वृद्ध माणसांना खूप त्रास झाला उन्हाळ्यामध्ये
हो का हो ना गावाला पत्र्याची घरं आणि इकडे सिमेंटमुळे दोन्हीकडे सेम
ह स्लॅब वगैरे कसे तापता आणि पत्रे कशी खूप तापता आणि त्याची वाफ तयार होते घरांमध्ये गरम
अक्षरशः लाधी पण पाय ठेवला तरी असं त गरमही लागयचे
के वगैरे बसत असतील खालून पायांना
हम्म हो ना
हो
हे बघ कशामुळे सगळं होतंय तर झाड
निसर्गाच असं हं निसर्गाचा हे करताय आपण झाड वगैरे तोडतो मानव तोडतो आणि तोच लावतो परत नंतर.
हो ना पण ते तोडले झाड वाढायला दोनशे वर्ष तरी लागतात ना किमान मोठं झाड व्हायला?
हम्म पण मग ती जुनी झाडे मोठी मोठी असतात अं खूप
हम्म.
घनदाट त्याची सावली तैयार होते.
हो झाड फोडायला नवीन झाडाचे नाही पडत ते सगळे पूर्ण झाड व्हायला लागतच. वर्ष झाड तोडायला पाच दहा मिनिटं लागते पण झाड वाढायला किती वर्षे लागतात?
हम्म ते मग ते कसं मग ते सगळं ही झाडे तोडतात त्याच्यामुळे ती पाऊस अवेळी कधी पडतो. वेळेच्या मग सग निसर्गाचा समतोल बिघडून जातो ना. पावसामुळे मग त्याच आपण याला आप आपण याला दोष देतो त्याला दोष देतो. पण मग सगळं निसर्गाच्याच हातात चक्र असत ना बरोबर आहे का नाही?
बरोबर आहे आणि निसर्ग निसर्गाला अ अबाध ठेव ते पण आपल्या हातात आहे.
हा मग
लावायला पाहिजेत लावणारे खूप लावतेत झाडें पण नंतर तो जगतात का मरतात ते पण बघितले माहितीे ना?
ते बघ ते झाडं लावतो मग तेव्हाच ते आपण लांबचे मोठे करतो तेव्हाच मग त्याच्या त्याच्यामधून आपल्याला काही फळ वगैरे आता समजा ते आंब्याचं झाडे त्याची पण भरपूर सावळी असते चिंचेच असं म्हणजे जे चांगले आपल्या अं म्ह म्हणजे प्रत्येक झाडामागे पण काहीतरी अव अग अग खाण्या खाण्यासारखं पघे असतं फळ वगैरे त्याच्यात आणि काहींचा औषध पण तयार वगैरे होत. आता ते कडुलि ते बघा ना, किती छान आहे. त्याच पण त्याच किती उपयोगी आहे, म्हणजे आपल्या शरीरासाठी त्याचा ज्यूस वगैरे कर ता त्याच्या पानांचा, ते किती तरी गुणकारी असत.
अ दा दात घासताना सकाळी वापरतात.
हूं पूर्वीचे लोक त्यांनीच दात घासायचे, त्यांची कुठं किडे वगैरे लागायचे? दाडि दुखायच्या वगैरे कुठं हा त्रास तरी होता का त्यांना?
म्हातारी माणसं ऊस फोडून खायचे तेव्हा.
आताचे खात आताची पोरं आताची पोरांना ऊस फोडून खाता येत नाही. दा दात दात मजबूत नाही काहीच नाही सगळे
त्याचानं किडतात किती लवकर छोट्या छोट्या मुलांचे दात, किडलेले दिसतात.
आणि म्हातारे माणसांची ते मरेपर्यंत त्यांची दात किती व्यवस्थित असाय. छे हं शेवटपर्यंत
हं हे नाही त्या डॉक्टरच्या धंद्याला मरण नाही, डॉक्टरचा धंदा भरपूर चालणार ये आताच्या. अस आता
ऋतू म्हणजे एक न संपणार आहे.
त्यांना त्यांना कधी कमीच नाही पडणार पेशंटची.
हम्म.
त्या आम्ही मं या वर्षी प्रोजेक्टच ठेवला की यावर्षी झाडं लावणं याच्यावर जास्त मेहनत घेणार आहोत आम्ही लोक
हम्म हो नां
म्हणजे संघटना काम करते ज्यात जिथे गरज असेल आपली ति
हम्म हम्म म चांगला काम करताना तुम्ही पण असं
कार्या कार्यातल्याच आहेत त्यांचा फोन आलेला. येतोय आवाज हा मला येत
खरखर येतो.
ते आता एक फोन आलेला. मी दोनदा कट केला तर पण त्यांना कळायला पाहिजे ना बाबा बिझी असणार म्हणून असं होतय ना आता येतोय क्लिअर
नाही त्या दिवशी मी तुम्हाला केला होता बघा दुपारी तुम्ही बोलला मी स्वयंपाक करती कॉल
हम् हम हम् हम ह्
बरोबर बरोबर त्यानंतर मग नाही
नाय मी तुम्हाला कॉलच नाही केला मग म्हटलं नको बघ उगचचं त्या कशा तुम्ही बिझी आणि तुम्ही मॅडमला तो ब हे पण टाकलं होत पर्सनल व हे मेसेज वगैरे तो पण बघित त मग म्हटलं नको उगसच कशाला उगाच त्रास द्यायचा.
नाय अ गावावरून आले ना त्याच्यामुळे सगळा आजचा राडा आणि ते सगळंच लोड पडला सगळा
हा का म सगळं ते आवराआवर घरातली साफसफाई वगैरे सगळंच हे होतं ना
म्हणुन म्हटलं स्वयंपाक करते थोड्या वेळानी नंतर करता येईल. त्यानंतर दुसऱ्या दोघी तिघींचे आले त्याच्यामुळे तिकडे व्यस्त झाले मी
हा, मग त्यांच्याशी झाला का तुमचं बोलण?
हो हो झालं मग त्यांनीच मला केले होते पण मला त्यांना करायला वेळ नाही मिळाला.
हम हम.
झालं मी त्यांचं ऐकून घेतलं, माझा कॉल नाही ना झाला त्यांच्याशी.
होय ना.
हो ना मग आज मी घरातच मुलगा पण करतोय ना हे काम सून पण करते. तर मग मुलालाच चार कॉल लावले सकाळी दोन लावले संध्याकाळी दोन लावली. त्याला माझे चार कॉल कम्प्लीट करून दिले.
हम् हम्.
आणि खूप दिवस झालेच भेटल्यामुळे मला कॉल त्याच्यामुळे. तर ते उद्या करावंच लागणार आहे कसल्या परिस्थितीत पूर्ण.
उद्यापर्यंत त्यांनी शेवटची लास्ट दिली देट.
हम्म विजुलय.
हम.
ते आता ग्रुपवर विचारलं ना विचारलं स्वप्नील सर आणि ज्योतिताई. तर ते ती माझी सूनच आहे तिनच विचारलं ते.
कोण आहे तुमचे ते?
सून-सून मोठ्या मुलाची. तर हे आम्हा तिघांण पण एकाच वेळेला आलाय पण अजूनही आम क कंमप्लीट झालेली नाही. दीड महिना्या होवून गेला जवळ जवळ हो ना.
हा मग मला तेव्हा चालत.
हा हा.
पण मी कसं त्याच्यातलं चार-पाच. केले ते आहो पण मम्मी बाकीचे नव्हते केले ना. अ ते दुसरं ट्रान्सलेशन हा जेंट्स ला पण करत.
एक
हॅलो! जेन्स ला पण करता येतं का?
हो त्यांचा पण वेगळा ग्रुप केला ना ताईंनी.
हो का जेंट्स पण आहेत का?
हो हो हो मुलगा म्हणतच होता मला. आई आमच्यासाठी पण बघ ना मग आम्हाला पण गरज आहे ना अनेक असे ऑफिसमध्ये लोक आहेत वगैरे. मग आणि तो म्हणायला आणि दोन दिवसांनी ताईंनी सांगितले की मी. आदिवासी मुलांसाठी करते आहे तर आपल्या खर्च्यातल्या जेची नाव द्या. मग मी मग सांगितलं असं झालं ते.
आणि म्हणजे जेंट्स असले तर जेंट्सला पण आपल्याला कॉल करता येतो का?
हो. करू शकतो. त्यानं मला केले मी त्याला केले त्यामुळे त्याचे चार मी करून दिले माझे चार त्यांना करून दिले कमप्लीट.
ह काही दहा मिनिट झाले ह तुम्ही करा कॉल मग.
झाले ओके-ओके हा मी करते.
हा करा.